हॅलो.
हॅलो.
हा आवाज आला का माझा? हा येतोय येतो
आलाला ला ला ला ला त येतय येतय.
हा हा हा.
मग सत्तर जण आहेत. म्हणल्यावर भरपूर जण आहेत की.
हो भरपूर जण आहेत. होय होय भरपूर जण आहेत. भरपूर जण आहेत. अ नाही नाही लेडीज आहेत. लेडीज फक्त आहेत. जेंट्स असल्यावर कोण येत नाहीत. तयार झाल्यात भूत. जेट्स म्हणल्यावर कोणी तयार होत नाहीत. आणि घरची तर कोण लावून देणार आहेत. इतकं पण अजून को ण पुढच्या लेवलला गेलेल्या नाहीय.
हा हा हा हा.
तसं इकड तिकडं मुंबई सिटीत वगैरे चालल तसं. पण आपल्या इकडं गावाकड असं असं काय एवढं चालत नाही.
होय होय.
नाही.
आणखीन काय आता? मुलगीला काय आज करून दिलत? डबा वगैरे करायला लागतोय का? तसच लावून देत आहे.
नाही नाही डबा द्यायला लागतोय की.
हम्.
भाजी, चपाती असं काय पण द्याय
कायतर ह हा ह ह.
हा त्यानी सांगतात.
हा.
म्हणजे त्यांनी चार्टच दिल्यात स्कूलमध्ये हिज्या.
हा आता ते प्रत्येक शाळेत सुरू आहे चार्ट. चार्ट प्रत्येक शाळेत सुरू केलेलंच आहे खर आता.
हो मग हिज्या शाळेत पण आहे आता. मग तेच गं त्यानुसारच द्यायचं. काय काय काय काय.
मग आता मिस्टरांची नाईट असल्यावर मग तुम्ही दोघी एकटीच घरी.
हो हो. आम्ही दोघीच की.
बापरे, मग तुम्हाला भीती वाटत नाही?
नाही नाही. आता झाल्या सवय झाल्या ना आता काय नाही वाटत. जास्त काय नसते कधी तरच असते नाईट.
नवीन नवीन असतान जरास त्रास झाला असेल.
हा नवीन म्हणजे माझी जाऊ होती ना सोबत तवा. मग आम्ही बाजूबाजूला शेजऱ्या राहत होतो. मग तिच्या नवऱ्याची नाईट असेल तर, ती यायची माझ्याजवळ हा. माझ्याच अस आम्ही जातच होतो तवा. मग आता आता झालं आता काय नाही वाटत. आता सवय झाल्या.
सवय झाल्या. हा हा म चालतय. मग काय एवढ प्रॉब्लेम नाही.
होय
नाही तर अस एक तर एवढ मोठ घर आणि एकटच थांबायच म्हणजे ते वन बी एच के आहे ना?
हां वन बी एच के आहे.
त्यामुळ कस थांबायच अवघड होतय.
आता वन बी एच के आहे तरी अस मोठ वाटतय लई आम्ही दोघच असतोय घरी.
हा मग तेच की तुमच्यासाठी ते मोठच झाल. एक चार माणस असली तरी खपतील नाही तर.
होय आणि हीचे पप्पा पण काही जास्त नसतात. आम्ही दोघीच.
मग दिवसभरात ती विश्रांती घेत नाही.
म्हणजे कोण साईशा पोरगी.
नाही नाही मिस्टर तुमचे आता नाईट मारायची म्हटल्यावर दिवसभर विश्रांती तर करायला लागत असेलच की.
हा घेतात की आता मधी जाऊन झोपलेत. आता नाईटला जायच म्हनल संध्याकाळी म्हनून झोपलेत.
हम्म हम्म
हम् हां मग आम्ही पण आज दिवसभर झोपून टाकतोय मग आता.
होय मग आता काय काम आहे आज. आता तुमचे काय दोन कॉल झाले की तुम्ही निवांतच आहे सगळ्या. पूर्ण सहा वाजेपर्यंत पण निवांत मग झोपूनच टाका दोन कॉल झाले की.
झोपून टाकायचा आता काय
मध्ये मध्ये काय ते?
म्हणजे आता हा टास्क फोनचा कम्प्लीट झाला.
हा हा हा हा बोला की ऐकू येतय.
हा फोनचा टास्क कंप्लीट झाल्यानंतर मग नवीन टास्क लगेच येतोय का मला?
होय होय हो लगेच येतोय.
हां हां हां हां मग ते आता मग हा टास्क पूर्ण झाल्यावर दुसरा येईलच ना त्याच करायला लागणार का?
हो हो
हां
त्यात काय व्हिडिओ आहे वाटत नवीन टास्कला. व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण ऐकायचाय.
हां
ऐकायचाय. आणि मग त्या ऐकल्यानंतर काय तरी ही उत्तरे प्रश्न विचारतात वाटत त्यांनी. ती उत्तर द्यायची अस काहीतरी आहे वाटत टास्क तो.
होय का.
ह मला पण क्लिअर माहित नाही पण माझी मैत्रिणी म्हंटली असा एक टास्क. मला आलाय म्हणून मग आता आपल आपल. कंप्लिंट झाल्या कंप्ले पूर्णच झाला कि मगच कळेल.
हो हो पूर्ण झाल्याशिवाय काय कळणार नाही.
हम्म तोपर्यंत तर काय नाही कळणार.
हां हां हां
हम्म
म्हणजे त्या मुलगीला कितवा महिना चालूय, मग.
सातवा सातवा सातवा सुरु हाय तिला आता.
सातवा होय, म काय नाही हाय अजून दोन
अजून हाय आणि आता तिजे पण आता पंधरा काय सोळा कॉल झालेत, सतरा झालेत.
हा होय मला पण सांगत हो
आता काय ती, आता हा ठेवला की तिच्या बरोबरच कॉल करते मी. म्हणजे आपले पाच पूर्ण झा ल्यावर सुद्धा आपण करतोय, मग ते घेतील नाही घेतील असा आणि व्हायला नको.
हा हा, चालतय चालतय.
हम्म, तिच्या बरोबरच म थोडा आता ते जेवा लागलेत, मी पण जरा डोक धूऊन घेतो, आणि मग शाळेत जाऊन आल्यानंतर दोनच्या पुढात तिच्याबरोबर कॉल करतो, तुम्ही या कधी ही हा इच इचलकरंजी ला आला की कॉल करा मला माझा नंबर आहे, या भेटायला हा.
ये ते
हा आणि की अजून आत्ता पाच मिनिट झाल्यात
हा, होय होय.
होय, आत्ता पाच मिनट झाल. बारा वाजले, मला पण आता जायचंच आहे शाळे एक-दोन मिनटं, दोन मिनटं आले हा मी.
हा हा, ठीक हे. बाळा आवर की, चल चल हॅलो आवाज येतोय ना माझा, हॅलो हॅलो
हॅलो हॅलो, हा बाहेर बोलवत होतीत ना. म्हणताना गेली ते, हम्म आणखीन काय मग?
तुम्ही शाळेत शिकवायलाय काय?
नाही नाही, मी शाळेत शिकवायला नाही शाळेत आता हे जे आमचं एस आय आर फॉर्मच काम आहे ना, ते पहिला मेन शिक्षकांच्याकड दिलेलं आहे. आम्ही बी एल ओ आहे, पण आम्ही बी एल ओ असून त्यांच नाव रीकमेंड केलेलं आहे त्यांनी मग त्या म्हणजे त्यानंतर आम्ही त्यांच्या हाताखाली असं केलेलं आहे. कारण सर्व्हे वगैरे करायला आम्हीच जातोय ना, आम टीचर लोकांना जास्त काय नाही जमत तस सर्व्हे करायला, म माझं कस शाळेत ओळख आहे डान्स पण शिकवते ना मी, डान्स बसवते गॅदरिंग मग ते कराय हा ते करायला गेल्यानंतर मग माझ म्हणजे असं आपण बोलत बोलत म्हण विचारतातच ना आणखीन काय करताय किंवा काय घरी काय करताय काय
हा हा हा हा
करते. घेतल हाती हे करायला.
हा हा हा हा
हॅलो
हॅलो
हा, येतोय ना आवाज
हा येतो येतो मग ह्याचे तुम्हाला पैसे वगैरे देणार का त्यानी
हो हो देणार की पैसे वगैरे देणार की त्याचे मग हम्म असंच असं हळूहळू काम येतात, हळूहळू असं चालू असतंय. अस महिन्याच काही पेमेंट नसते आणि गॅदरिंगच्या टायमाला मग त्याच पेमेंट देतेत गॅदरिंगच्या टाइमाला डान्स वगैरे बसवलेले त्याचं ते पेमेंट असतेय.
हा हा हा हा हम्म
हम्म
छान
हम्म हम्म संपत आलय. आणखीन कुणाचा तर कॉल येत आहे कोणा एक कोणाचा तर ते आता उचलून बघायला लागणार होय, कोण कॉलिंग करतय.
हा हा हा अजून एक मिनिट आहे बाकी एक मिनिट हा एक दे
झाले दोन मिनिट राहिलेत.
हा, होत आले आता
हम्म, हो त आलेत दोन मिनिट राहिले.
म आणखीन काय तुम्हाला क रेसिपी वगैरे सांगायची आहे काय विचारायचं असलं तर सांगा जेवढ तेवढ
झाल्या का टायम
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा हा
हा, या मुंबईला आल्यावर मग
हो येतो की, नक्की मुंबई आता कधी फिरायला मिळते देव जाणे अजून ते एक जरा फिरायला मिळालेलं नाहीये जास्त आई पण हम्म, ते फिरण्यासाठी म्हणून खास आलं पाहिजे तेव्हा कुठं थोडं ऍडजेस्ट
होय होय.
हम्म जर काम आहे म्हणून आणि, काहीतरी का हे कार्यक्रम वगैरे आहे म्हणून आलं तर होत नाही ना त
मग नाही होत नाही होत का
होय. होय.
झालं आता फोन याॅड.
हॅलो हॅलो हॅलो